हम्म कुठं गायब झालीस अचानक च -
नाही कट झाला वाटत फोन
हा हा हा हा आज काय होतं मग जेवण
जेवण घरात पण मटण केलत पण आम्ही मटण खात नसल्यामुळे मोडाची भाजी केलती
हा
हो
आमच्यात कुर्मा होता कि मग
होय काय यायला पाहिजे होतं तुमच्यात
हमम मी फोनच केला नाही लक्षात नाही
हा
आता मला कुर्मा आणि जरास भात खाऊ वाटलंय लागलाय तर पाणी भरून भूक लागल्या ना
हा खावा कि
हम्म खायचं थोडंफार लेट पण झालंय जाऊ दे उठून घ्यायचा कंटाळा आला आणि चाहून खायचं कंटाळा आलाय
येवढं काम केलाय
हम्म अधिक महिन्याचं काय काय मग
अधिक महिन्याचं काय आमच्या आजीनं जोडव्या केल्या तिला स्वतःला नवीन हा आमच्या आम्मीनं मला पैंजण केलं
ह ह ह ह
माझा जुनं होत ना
हम
तेच देऊन केलं
ह ह ह रेग्युलरला
हां
ह
नाजूक करून घेतलं एकदम ते खूप मोठं होतं घुंगराचं
अगं तुझं पाय मोठाय त्यान मोठंच छान दिसते
हो ते पण आहे मम्मीला म्हणलेलं छुमछुमचच घे मम्मी म्हणली तुला आवडत नाय असू दे
हम्म हम बाळाला काय केलं का नाही मग चांदीचं
बाळाला काय माहित पैंजण केलंय की तिला
होय
होय तिच्या कधी हे माहित नाही बट केलंय बारशाला केलंय बहुतेक हम्म
छान झालं बारसं पण तेवढंच छोटं खरं होय कणी केवढी व्हान्ड झाली आहे ती आता उभारायल्याच बघत्या डायरेक्ट
हो
आणि काय विचारायचं होतं मला ते अ तुपी त्यांच्यात दुपारी कसली रील केलेलीसा ती
रील नाही त्या आम्ही दुपारी ना असंच तिच्यात जायचो ना दररोज मग स्नॅप काढायच मग त्याची ते रिल एडिट केली
होय म्हणजे ते एका दिवसाच नव्ह व्हय
नाही एका दिवसाचं नव्ह म्हणजे ते एकाच दिवसाचं आहे बट ते आजच नाहीे
हा हा हा हा आधीच आहे काय
परर्वाजायच आहेकम्म्म्म
थोडं थोडं थोडं असं हे केलं काय
होय
ह केवढं छान झालंय ते
केलयं
त्या हातांवर मेहंदी कोण काढल्या गुलाबाची ती केव्हढी छान काढल्या गण्या
होय त्या अजून भारी काढणारं होती बट तिनें गडबडीत काढलीं
छान काढते ती
होय
भारीकला हाय तिच्या हातातलय तीला शिवायला पणं छान येतेय गोदडी वगैरे पणं छान आणि शिवता ऐतेतीले इन्कम चांगल होतं असेल कि तिचं हम् हम् ह् चिक्याचा त्या आला काय तुमचं
होय
किती लेट न येतय.
नाहीत चौकांत पोरांसोबत बोलतं हो उबारलेला
हम हम हम हम हम मी म्हटलं कांहीं लंय पैसे मिळवायला धंद्याआवडतं
नाहीं नाही
मंग तुझं पेमेंट झालकी पार्टी देणार की नाहीं
कोणाची माझी देणारं की
किजवाला.
हम करवीर फटला जागा
करवीर करवीर वाडला. हा चालतंय की
हा
छान असतं शिवण तिथं पण हम्म पनीर काय करणारं पनीर सोडून पनीर चिली एक नंबर तडकयामध्ये
तर हा तडकयामध्ये ना.
कसूल पहायत है पनीर चिली वाव. हम होय, एनिव् सरीच्या वेळेला.
हा हा आपणं पणं जाऊया
हम्म युनिव्हर्सिटीच्या इथं पणं लंय भारी भारी ते पिझ्झा हे असतांत.
होय, गाड्याचे असे स्टॉल्स असतांत की
कर लि भारी फिट जाऊ शकतात साईड ला पण फक्त काय होतंय ते सॉस सगळें वेगवेगळा तण नको वाटतें खायला असतें सॉस चांगले असले की काय वाटतं नाहीं खायला किती दिवसांचाच असतें काय असतें एक्सपायरी डेट संपलेल्या असतें आपल्या काय माहित असतें ते
नाहीं ते पणं आहेय
त्यामुळेळं ते बाहेरचं खायचं म्हणजे जरा अंगावर काटाच येतं
आणि त्यानी किती दिवस टर किती दिवस त्यांनी स्टोअर करून ठेवलेला असते आपल्याला माहित नसते ना.
तेच की रम घराचं खाणंच बरं बाहेरच्यापेक्षा
होय.
काका आले काय तुमचे.
नाय नाय ते शेजारचे काकायेत.
ते बोलायला लागलेत ना.
होय.
हो
म नि तर बल
ह् तु मारलं बगीतलेल मी. का
ही वहीनी हो सग
गला ना
ह ब पाहते पोरगी पाहुण घेणे.
ह
भाडण झालं त्यामुळं कनी असं होतय.
होय.
जरा लक्ष द्यायला पाहिजे तिच्याकडे पण. ते आगाव झालं ना.
होय खूप आगाव झाला मी बघितलेलं की तिला.
हम्म छोटे असताना नवती.
हा हा.
त्यामुळ आता जरासा आगाव पणा होय छोटी असताना शांत असायची. आता नाही आता जरासा आगाव पणा करताये ती. हम्म मार्क्स चांगले पडायचे ना सिद्धीला आधी.
होय.
आता जराशे मार्क्स कमी झाले तिजे. केवढे कमी आलेत, ह. आणि. काय बरं म्हणायचं तुम्हाला त्या दिवशी त्या दिवशी त्या दिवशी नंबर तिचा आला नाही म्हणून केवढ त्याची मम्मी नाराज झालेली. हम्म.
ते अचछा
हा कवत गिर या बला मी ड विय बरता ह डी ग तेे बड्डेच्या वेळेला बोलवाय नाही मग कुणा जरी चर्चा सुरू आहे का
हो
हम्म काय त रात्रीच्या किती वाजलं तर उगंचच त्यांनीते दंगा करत बसतात
नाही आमच्या इथे माणसं आहेतच असे
होय ना
हो
थोड विचित्रच आहेत लोक
हो
हम रात्रीचे रोज विमान जाताना दिसतय ना लाईट दिसत्या अयोध्या आवडते बघायला रोज रात्री दाखवत ती मला हम्म छान वाटतेय हो
अकादमी
गॅलरीत कस तिला गरम होतय ना ती तिजे बाबा गॅलरीत झोपतात मग आम्ही दरवाजा उघड ठेवून मग मी ते आतमध्ये मग सगळं दिसतय ना रात्रीच छान वाटत ते हम्म चंद्र तारे मस्त
हो आता मगाचा चंद्र तुम्ही बघितला
हा मगा शिव एकदम असं कोरल्यासारखा होत
हो आणि त्याच्यावरती एक स्टार होत आणि खाली एक स्टार होत कसलं भारी दिसत होत
दोन दोन स्टार तुम्हीला एकच दिसला
ते
गेले काी नाही तुमचे
गेले की
एवढ रात्रीच घालवला
कोण
एवढ्या रात्री
नाही नाही आता नाही
हम
परवाच गेली
नाही नाही पाहून म्हणलं
पाहुणे होय मला मम्मी ऐका आधी पाहुणे नाही आता राहिले
ह हा ह आवाजाने तुमच्या इथे एवढा दंगा असत झोप लागतय काय
झालं
हम्म पाहुणे ना तुम्हाला एक झालं सवय पाहुण्यांना
पाहुण्यांना होईले की
हम हा कॉल कट करून थोड्या वेळाने मी आ कॉल करतो ओके
ठीक आहे
चालेल ना
हा